आवाज येतोय. हॅलो
हा आता येतोय, बोलान ताई नमस्ते, हॅलो नमस्ते ताई बोला ना,
कात हॅलो
येतोय एतोय का? आवाज येतोय का?
तुमचा आवाज
हा
हा, मला तुमचा आवाज येतोय. तुमच्या थोड साईडला या ना
हो, साईडलाच आले मी. बोला ना
हॅलो हा हा, आज आपण नवरात्री बद्दल बोलूया का? नवरात्री बद्दल बोलूया का? आपल्या महाराष्ट्रामध्ये नवरात्रोत्सव खूप जोरात साजरा केला जात् हो
हं, हं, हं
आपल्या महाराष्ट्र जे कुलदैवत अस दिल्या आपले साडेतीन शक्तीपीठ जी आहेत, ते आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत. आई अंबाबाई कोल्हापूरची, त्याच्यानंतर तुळजाभवानी तुळजा पूरची, माहूरगडची रेणुका पणजी स प्तश्रुंगी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये तरी, खूप जोरदार नवरात्र हो उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस देवीची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा केली जाते
हम्म हम्म
हा उत्सव असतो हा महाराष्ट्रातल्या लोका, अगदी महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अ नवरात्री साजरीे केली जाते.
हो हो
तुमच्याकडे काय पद्धतीत साजरा होतो नवरात्र उत्स तव
नवरात्रमध्ये देवीची संध्याकाळी नाही का, पूजा असते नाही का, आरती वगैरे होती. त्यानंतर सगळेजण नऊ दिवसा तेना उपास असतात सगळ्यांना नाही का, कोणी कोणी यांना फराळला बोलवत कुणी त्यांना फराळाला बोलवतं म्हणजे नाही का खूप मज्जा असते आणि नऊ दिवसामध्ये दांड्या वगैरे भरपूर खेळतात
हो हो
दांडिया खेळायला भरपूर सगळे जण येत असतात
बरोबर आमच्या इथे कस असत हा बरोबर अ नवरात्रोत्सवासोबत आमचं जे कुलदैवत असताना त्या कुलदैवत सुद्धा नऊ दिवस त्या वेगळी पूजा अर्चा केली जाते म्हणजे नऊ दिवस देव उ बसवतात असं म्हणतात आमच्याकडे त्याला अगदी एका कुटुंबामध्ये भावबंधांपेक्षा की एकाच्या कुटुंबामध्ये ते देव घेऊन जातात त्याच्या घरी नऊ दिवस सगळे जण जाऊन त्याची पूजा अर्चा करण जेवणं असतात प्रत्येक दिवशी वेगवेगळ त्याच्यामुळे असं छान नवरात्र साजरे केली जाते देवीसाठी तरी करतातच पण ह्या पद्धतीने सुद्धा द आणि नवरात्रामध्ये ते घट मांडले जातात त्या घटामध्ये माती असते खाली त्या वेगवेगळ्या नऊ प्रकारचे धान्य टाकले जातात धान्य उगवले जातात त्याच्यानंतर त्याच्यावर माती चा कलश ठेवला जातो त्याच्यामध्ये पाणी मग त्याच्यावर नारळ आणि मग त्याच्यावर वरती नऊ दिवसांच्या नऊ अशा रोज एक एक एक माळा टांगतात फुलांचा असं अ‌ हो प्रत्येक ठिकाणी छा म्ह की देवीची मूर्ती असते दांडिया खेळतो कोणी अजून त्या फॅन्सी ड्रेस असतात अजून संगीत वरे नऊ दिवस जागरण असत आणि छानपैकी कार्यक्रम सुरू असतात नऊ दिवसांमध्ये
आणि ड्रेस वगैरे वेगळी सगळे सगळे वेगळे असत नाही का नऊ दिवस
हो हो देवीला नऊ दिवस छानपैकी कि वेगवेगळ्या रूपांमध्ये सजवली जाते नऊ दिवसाचे छानपैकी तिला सजावट केले जाते नऊ दिवस वेगवेगळ्या रूपांमध्ये तिची पूजा बांधली जाते रोज वेगळं आणि तिचे त्या नऊ रूपांचा वेगवेगळ्या पद्धती त होतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रोज सकाळची आरती होते संध्याकाळची आरती होते भजन असतात किर्तन असते ना म्हणजे एकंदरीत असं छान धार्मिक माहोल असतो की असं छानपैकी सगळीकडे भक्तिमय वातावरण अस ठिकठिकाणी लोक आपल्या आपल्या देवांजवळ जातात मंदिर देवीची अनेक ठिकाणी मंदिरं आहेत. त्या मंदिरांमध्ये अगदी दिवस रात्र गर्दी असते विशेषतः महिलांची गर्दी खूप असते देवीची ओटी भरण्यासाठी कोणी नऊ दिवस नऊ देव्यांची ओटी भरत आप आपली श्रद्धा आपली भक्ती साजरी करण्यासाठी तर अ कोणी अजून वेगळ्या पद्धतीने घरी कन्यापूजन केलं जातं. होम हवन केले जातात. देवीला रोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. घरोघरी सुद्धा घट बसवले जातात. असं गरजेचं नाही की प्रत्येक भाऊबंद डे ते घट असतात पण घरोघरी सुद्धा मातीचे घट वगैरे मंदिरांमध्ये असत छान समारंभ असतो म्हणजे आणि आपले जे महाराष्ट्र साडेतीन शक्ततीपेठ आहेत त्यांच्या तर तिथे तरी नऊ दहा दिवसांमध्ये अगदी लाखो लोक त्या देवीला भेट देतात तिची पूजा करतात तिची ओटी भरतात तिची आरती मग ते पालखी सोहळा असं प्रत्येक आणि अ कार्यक्रमांसाठी जो तो गेणे लाग म्हणजे आज कोण कोल्हापूरमध्येध्ये आहे तुळजापूरमध्येध्ये आहे तर कोण वणीला गेलंय तर कोण माहरगडला गेला खूप छान पद्धतीने नवरात्र केले जाते अ ह काय माहिती ए अजून नवरात्री बद्दल
नवरात्रीचा ता गावामध्ये नाही का सगळीकडे लाइटिंग रोषणाई वगैरे केली जाते दांडिया वगैरे असतात आणि ड्रेपरी असती सगळ्यांच ती वेग वगळी आणि कोणी तुम्ही मला बोलावायचं मी तुम्हाला बोलायचं अस नाही सगळीकड स बोलवीतात
नऊ दिवस करणारे उपवास सुद्धा करतात नऊ दिवस फळ खाऊन अ बायका उपवास करतात वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे नवस असतात. मग कन्यापु ईन नामध्ये कोणी नऊ कन्या अ कोणी स आपल्या घ ती बोलून छानपैकी कन्यापूजन करतात त्या मुलींचे दुधाने पाय साग ते कि कन्या पुजन करतात त्या मुलीचे दुधाने पाय सागते कि कन्यापुजन करतात त्या मुलीचे दुधाने पाय धुतले जातात पाण्याने पाय धुतले जातात मग त्यांना छान पूजा केली जाते त्यांची त्यांना भेट वस्तू दिल्यात्या जातात त्यांना गोडा च गोडाच जेवण केलं जात अशा पद्धतीने अ अ छान नवरात्रोत्सव साजरा होतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी घरोघरी हा
त क नवरात्र संपस नाही का खूप छान वाटतं नऊ दिवस असे वाटतात नाही का अजून असा वाटत दोन दिवस असले तरी
हो लो म्हज बायक आआ नऊ दिवसाचे रंग ठरलेले असतात त्या रंगानु तर साड्या घालून कोण बाजारात जात कोण आपापल्या ऑफिसला जातं. कोण मंदिरांमध्ये जात! अ एक छान असं वेगळंच वातावरण असतं त्या नऊ दिवसांमध्ये.
हा आम्ही तर फार डांडिया दांडिया फार खेळतो, आम्ही जाऊन नेइका रात त्री बारा एक वाजेपर्यंत चालतात दांडीया आमच्या इकडे.
दाडिया खूप ठिकाणी चालतात खूप ठिकाणी देखावे असतात, चलचित्र ठेवले जात वेगवेगळ्या पद्धतीत लोकांना संदेश दिले जातात. अशा पद्धतीने कारण देवी बगायला गेल्यानंतर तिथे काय तरी बाजूला देखावा असल्यानंतर कसं. ते बघून आपल्याला काहीतरी! धार्मिक, सामाजिक संदेश दिला जातो मुलींबद्दल ल किंवा अजून म्हणजे विशेष काय आहे नवर त्रीच की स्त्रीचा सन्मान. स्त्री शक्तीचा जागर, याच्यासाठी नवरात्र साजरी केली जाते. आपण जशी नवरात्र अश्विन महिन्यात साजरी करतो. तशी चैत्र महिन्यात सुद्धा साजरीे केली जाते. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या पूजा बांधल्या जातात. खूप छान असं वातावरण असत. छान वाटत म्हणजे नवरात्री जस गणपती नवरात्री हे फार मोठे मोठे सण आहेत. आपले नवरात्री झाले की शेवटच्या दहाव्या दिवशी दसऱ्याच दसरा येतो. त्या दिवशी देवीच्या मूर्तीच विसर्जन केलं जात. आपल्याकडे देवीची. हत्यार म्हणून म्हणजे घरामध्ये हत्यार असतात. अगदी कोयता, कुराड, फावड घरातील विळी, सुरी जे काही आहे. हत्या त्या हत्यारांची पूजा केली जाते, म्हणजे देवीची ही सगळी आयुध आहेत असं समजून आम्ही त्याची पूजा करतो.
हम् हम्.
त्या दिवशी आपल्या सरस्वती मातेचं पूजन केलं जात. मुलांच्या वह्या पुस्तक.
सोन सोन सोन वगैरे देऊन नाही का, शुच्छे
हो दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांना जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन. सोनं दिलं जातं, आणि दसऱ्या च्या शुभेच्छा दिल्या जात. गोडा धोडा. जेवण असतं, मुलांची दफ्तर शाळा व्हया पुस्तकं. पूजन हा पूजन. केलं जात छान असं प्रसन्न वातावरण असतं, म्हणजे दहा दिवस अस तो गजर असा जागर असा संपूच नये असं वाटतं देवी. प्रत्येकाची इच्छा असते, की आपापल्या देवी व किंवा मोठ्या मो मंदिरामध्ये जाऊन दर्शन सगळ्यांना ते शक्य होत. नाही पण तरी जो तो आपापल्या परीने अ छानपैकी नवरात्र साजरा करण्याचा प्रयत्न करतो. घरातल्या मुलींची पूजा केली जाते. ते म्हणजे आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे घरामध्ये जी मुलगी आहे ती देवीच रूप मानून घरातल्या स्त्रीची सुद्धा पूजा केली जाते. तिला असं छानत कि मान सन्मान दिला जातो. अशा पद्धतीनेने अ छान साजरा करतातमाय मुलीं त मुलांच्या शाळांमध्ये आरत्या होतात भोंडले होतात वेगवेगळ्या प्रकारचे नऊ दिवस त्यांनी रंगीत कपडे घालून जायचे त्याच्यानंतरअ आरती करायची प्रत्येक वर्गाचा वेगवेगळा टर्न असतो ठरलेला. ते छान असं भोंडला खेळला जातो. आपला भोंडला हे काय हे मुलांना खूप साऱ्या मुलांना माहित नसतं पण मराठी शाळांमध्ये हे सगळं अजूनही
छान वाटलं तुमच्याशी बोलून छान वाटलं तुमच्याशी बोलून फोन केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद